चालूक
झाले की दोन्ही पण चाल ते हो रात्र अठ्ठावीस रात्र अठ्ठावीसावीस तांब सदाशिव पाऊसते
हा चाल तीन कॉल कर तुम्ही
लतय तीन तीन करू आहे
मग तझ तीनच
हम् माझं तीन आणि तू ह्याला किती करायच राहिली तस
चार चार काय होते प तीन कर बोलून
परदी पण करेल बॅक म्हणजे तुझा अगा आहेस ना
हिय
मी थोड्या वेळानं झोपेन परत येऊ बोलत बसल आता येऊ आहे रा आता परत
मोबाईल पासून चालू करून ठेवू शकतो आक
होय
ह करच मग त्याला ना आधी माझ आहेत पूर्ण कर परजरात जर करतस न
म्हणजे पाचपूर नगर
ह
परत काय ठ करणार
पर तुम्च नाही र करत नाही तरी श लागता आपर नाहीतर झाला मग माझा तीसच्या तीस झाला
अ आता मुगब ककी आता कि झालं माहाझा न कचम
माझ पंचवीस पंचवीस वय दील
न वापण चालू झाले म म्हणजे अून राहिलेली माझे शान
ह
नाहीगली हे फिसवर सूनतीन म म बाा करता आणि हे फल ठेवले मग मी आ विचार करीन सोळा झालच
बेगाच झालेलं बापाच्या फोन वरून पण कमप्लीट
हो
हो
ह ती दुसरं दुसरं रागत फेते
हो
हो अ शोकला मिस् करकून मस्तते
नाही ते असं घरातलंी काय काम करत असल त्याच्या बहिणीने सांगितलेलं त्यालाही म्हणजे तची फुलतहिण का कोण आहे
हो
तेन मग तेन दिला तिच्या्याकडे फोन तेव म्हणला तुझ्या मैत्रिणीला आहे तिकणला तर लाव आणि कंप्लीट कर मग तिनं केलं पाचका दहा कॉल आणखी आणि याच एवढं याच एवढं माझी त्यान मला केलं
अ आणि त्याच्या भावाला केलं आणि त्याच्या फोनवर केलं पंधरा तर त्याचं घरातल्या घरातच झालं. आणि त्याच्या त्या बहिणीला ग केलं. म्हणज तिथं वीस झालं आणि त्याच्या बहिणीनं त्या मात्रीनी ला गेला ती पंचवीस तिथचं झालं.
माझ्या डोक्यात आहे उद्या करायचं काइबी करून देऊन पाच जण सोळा आणि पाच झालं किती झालं सोळा आणि पाच? एकवीस.
सोळा कसं काय? एक एक्सट्रा कोण आहे तुझ्यात?
आरं हा बघ आता म नऊ म्हणजे ये नऊ वा चालू आहे.
हम्म.
आणि आता होऊन स्की पून त
होय.
म्हणजे आता तू तुझ्या परत तीन मला पकड. तुझ्या लोन आणि ऐऐचे ऐ आई कि, आई कि, आई कि अता ऊ मयतरल ना.
हम.
ह त म तु म्हा विचर जायली.
हो
तुझ्यावरती हा मं
हो.
नाही.
आ ह चार
हा.
सोळा झालीत बारा आणि चार सोळा.
मग एक एक्सट्रा कोण आला तुझ्यात?
एक एक्स्ट्रा अ अरे दोन्हीच ग केल माहितीला, हे गाळीचं केलं माहि कारना.
ए अर णाय. तरी पण एक एक्स्ट्रा असा कसा येऊ शकतो, कुठ ना आला एक एक्स्ट्रा? कुठलं तर कॉल नीट मोज ना झालायसं?
नाही ह बघ तुझं ती पाच झा का?
माझ्याभर किती झाले तुझं पाच झाले तेे
पाचं झालतं.
ती पाच कापटनच्या फोनवर एक झालाय. म्हणजे सहा. आणि ती चार करणार आहेस.
हो किसाहां नाही.
म तुझं दहा कॉल मं तुझं दहा कॉल झालं ते कुणाबरबर?
दहा कोण पुर नाही येते.
किती झाली ते? सहा सहा्वा आहे ना ये सातवा.
हा वेग वेगळा होता.
हो.
तुमच्या पूर्णमालला कशी
हा.
हा पण माझं आता ही आलय आता इथ दिसन झालंय पूर्ण, दोन माझे कॉल अशीच गेल्यात नव्हे.
मग ति गेलेलं पण काम
कुठे गेल?
हो म म्हणजे त्यो बी एक पाच मजलाचा एक असतो. त्यो काय असा नसतो की ते वाया गेलाय म्हणजे आता मी तुला आणखी पुढच पाच करू शकतोय.
मग तसच की मग परत ती सेकंद येऊन
सगळं सेकंद मिळून किंवा कॉल मिळून, असं कस तरी भेटतिति.
हा दीड एक हजार पर्यंत,
तेच की. बिग्याला भेटलेलं बारा तेरा कॉलच दीड म्हणल्याव, आपल्याला तर भेटणारच.
आर त्यो म्हणला मी, दहा पंधराच केलं. म्हणजे परत मला वाटय लागलं फ्रॉड आहे आणि परत मग मी असंच वाया घालवलं परत बघितल तर मला डायरेक्ट पै
पैसे
मग काय.
ह् अ मग कसं ना मी मग पार राहून कसं गेलो ना.
असुदे आता त्याला काय होतत
नाही ये, बकी.
काय माहीत.
तुझं पाच.
काय ढेरेवाडीतन जावू. ऑनलाईन ढेरेबवाडी. ढेरेवाडी बसल्या दाहोर मधले तर आणि अ. ही आपण विकत घ्यायला गेल्यावर हो, हो.
डे लाग डे लागून प
हम् दिग्याला आधी फोन करून सांगितलंच नाही आता, आता करायचंय तेव कर म्हणतो, ते चालतो जेव्हा बोलतो तेव्हा दहा-दहा मिनटं कमप्लीट करतो. बोलतो तो कसला बघ की पण त्यो.
कसला.
होय तसलं सांगतो कि ती टॉपिक त्याच्याच आहे ती, अर प्रतीक नं लग्न केलं, प्रथमेश नं लग्न केलं प्रथमेश मायक्रोसॉफ्टच्या कंपनीत जॉबला लागला.
हल
अ मेंढी माउलींची सेवा करायला जातो.
आता
दिगंबर लका लई वेळ बोलत बसतो. दिगंबर अठरा बारा मिनिट करतो. असच स्वतःच बडबडून.
तर कोणाशी हाय म्हण तर मी नाही लई करणार बाबा. वीस एक कॉल केले की बास करणार मी, असंच कोणावर
का रे काय प्रॉब्लेम झाला वायफाय कनेक्ट हाय का?
कोणाच म आता?
ननाय नाय तेला. त्याचा लॅपटॉप त्यो, गेम चालू आहे का? नाही फोन फोन आहे त्याचा बरोबर चालू. लॅपटॉपला वायफाय कनेक्ट होता त्याला. पिल्या आणि केबल जोड
अच्छा
तेवढ का काय काय म्हणणार
गलशिप लागवायच्या पस
काय माही
गड
ये नाताऐक येणाता प्रतमेणारार
तमिळ मधी
मराठीत बघतो की मग
काम
नाही नाही त्या त्याला दुसरा प्रतमेश वाटलं त्याला वाटला गावातला टोळ अर टोळम नाही वी त्यो दुध डेरीवाला शशिकांत
ह
त्यो आता इथं नसतूय त्याला वाटलं त्यो प्रथमेश त्यो लका कधीच कोरिन होऊ शकत नाही त्यो कोरीयन
परत
ब्लॅक कोरियन
बेरडकीतलं सगळंच गडी कोरियन
ह बी कंप बी कंपनी भावा बी कंपनी मध्ये सगळं पोटेन्शियल आहे
ए बी कंपनीने मोठं व्हिडिओ केलाय बघितलास का बी कंपनी ना मोटू पतलू चा व्हिडिओ
बघितला ना
नाय त्यान त्यो बघितलाय त्यो गावातला त्यान अजून ब कंपनीतला बघितला नाय
बी कंपनी सारखं फेमस
बी कंपनीचा फुल फॉर्म काय आहे र
म पुढं काय
होय तर बोकूड ह्यो तर बादशहा काय तर
बेरोजगार कंपनीवर
हे बरं झालं दहा मिनिट
झालं दहा
करतो मी नंतर